हॅलो
ह हॅलो बप्पानीच केलोय की
होय तिकड लागलाय पोल
त्
तिकडचं माझ्या मोबाईलला कळे ग
एकावन्न
हां
काय म्हणलीस?
हां
हं हं हं आवाजचेर ब्रिटिश साम्राज्यात विलीिनीकरण केव्हा झाले अठराशे छप्पन सेना अठराशे छपन्नमध्ये अवधचा नवाब वाजीद अली यांना शाह यांच्या यांच्यावर प्रशासकीय गैरकारभाराचा आरोप लावून अवधराज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले होय. रयतवारी पद्धत सर्वात अधिक कोटी लागू करत चाली होती
अठराशे छप्पनला आनी काय झालतं?
काय?
अठराशे छप्पन्नला आणि काही तरी झालत अठराशे सत्तावन्नला उठाव झालता. हम्म रयतवारी पद्धत सर्वात आधी कोठे लागू करण्यात आली? मद्रास.
आणि अठराशे छप्पन्न मध्येच अठराशे छप्पन्न मदेच रेल्वेचा शोध लावला ना? रेल्वे आली ना भारतात?
हा थिंक काय ते थॉमस मुन्नो कॅप्टन ॲलेक्झांडर रेड यांनी अठराशे वीस मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी रयतवारी पद्धत सुरू केली. यामध्ये महसूल थेट शेतकऱ्यांकडून गोळा
गोळा केला जात होत.
थॉमस मुन्नो आणि कॅप्टन अलेक्झांडर रेडी यांनी अठराशे वीस मध्ये रयतवारी पद्धत सुरू केली. भारताचे आधुनिक शिक्षण पद्धतीचे पाया भरणी कशामुळे झाली?
अठराशे पस्तीसच्या मॅकॉलेजचा मी काय मिनिट मॅक्युलाईस मॅक्युलाइस हाय ते मॅक्युलाईस.
भारतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीत पाया भरणी कशामुळे झाली? मॅकाॅलॉजीच्या निमि
लॉर्ड अ मॅको अ लेच्या शिफारशीनुसार अठराशे पस्तीस मध्ये माय कॉले मिनिट मंजूर करण्यात आला ज्याने भारतात प्र अ भारतात पाश्चात्य आणि इंग्रज शिक्षणाचा पाया रचला. बर. मग सावित्रीबाई फुले कधी होतीत?
तेनी व्हय तुम्ही सोळाशे मध्ये होतीत वाटत बघ. नाही अठराशे मध्येच होतीत वाटत हां अठराशे मध्येच काय तर होतीत वाटत सतराशे मध्ये होतीत का म?
शिक्षणा त्यांच्या त्यामुळ चालू झालंय की सोळाशे अठरा मध्येच असणार आहेत.
अठराशे अठरा काय?
माहित नाही मला पण
हाय. कता
हॅलो हम्म
हे काय नवीन आणि
भारतातील पहिल्या रेल्वे लाईन ची सुरुवात अठराशे त्रेपन्न बरोबरय.
होय व्हय.
पिंपरी ठाणे माहिती आहे आपल्याला?
ब
सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतीय पहिली प्रवासी ट्रेन मुंबई ते ठाणे या चौतीस किलोमीटर अंतरावर धावीला
ऑनलाइन ची सुरुवात पण अठराशे त्रेपन्न एक ए ए अठराशे छप्पन्न नाही अठराशे त्रेपणं वर्ष ये
म त्रेपनच नव
हां हां हां त्रेपन्न हां
सोळा एप्रिल आहे ग छप्पन नव
तीन आणि सहा सहा तिथ तीन करायच
पहिली प्रवासी ट्रेन बोरीवंदलच्या अलीकडं उत
बारशात हाय ना सुमे सगळी जॅम्पक इम्पॉर्टंट ये ये बघती ये. इंग्रज
हम्
अय
हा बोल की.
हलो ते इंगरज गवर आहेत बघ सगळी इम्पॉटंट ती अशी वही घ्यायची आणि त्यांची काम लक त्यांची कामं लिहायची.
हायात कि ति लिहाय लागत नाही त्याच्यात त्या पुस्तक मध्ये
फुटलं
पुस्तक मध्ये
हायत कुठल्या?
त्याच की ते हेच्या च्या पांढऱ्या पुस्तकात.
असं होत म्हणजे अ
आता रयतवारी पद्धत कोण चालू केली. प्रिन्स नेस बघायला पाहिजे बाई. सिकवेन्स न हाय दुहेरी शासन व्यवस्था फोन चालू केली. परत कॉर्नवालीस ना ते हेचा
नागरिक
जातो मी हम्म अबा हे लावून द्या. जा
नागरिकत्वाचा अधिकार
बरं आपल्याला शंभर क्वेश्चन पूर्ण करायचे आहेत पहिला करूया.
इनबड बिल, इनबर्ड, बर्ड, बिल वर कोणत्या व्हाईस रॉयच्या कारसमेत आहे.
टॉल ड्रीप खन अठराशे त्रे-त्र्याऐंशीमध्ये लॉर्ड रिपनच्या काळात एलबर्ड बिल आणले गेले ज्यानुसार भारतीय न्याय न्यायाधीशांना युरोपियन गुन्हेगारांचे खटले चावण्या चा अधिकार मिळणार नव्हता युरोपियन लोकांनी या - याला तीव्र विरोध केला ज्याला इलबर्ट बिल्ट वाद विवाद म्हणतात होय.
पॉवर्टी अँड ऍन ब्रिटिश रूल इन इंडिया दादाबाई नौरोजी भारताचे पितामह दादाबाई नौरोजी यांनी या पुस्तकाच्या ब्रिटिशांच्या आर्थिक निसरण सिद्धांताची मांडणी केली ब्रिटिश भारतातून संपत्ती कशी लुटून येत आहे त्यात दाखवून दिले. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया अठराशे सत्तावन्नच्या उठावच्या वेळी भारताचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड कॅनिगं
लॉड कॅनीगं
अठराशे सत्तावन्नच्या ऐतिहासिक बंडाच्या वेळी लॉर्ड कनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता, उठावा नंतर अठराशे अठ्ठावन्न मध्ये तोच भारताचा पहिला व्हाईस रॉय बनला.
अगोदर ज गव्हर्नर जनरल होता आणि व्हॉईस रॉय नंतर बनला. म्हणजे पोस्ट तीच पण पोस्टचं नाव वेगळं
हा
अ अठराशे सत्तावन्नच्या उठावात कानपूर मधु बंडाचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब कालपूरमध्ये पेशवी नानासाहेब यांनी उठावाचे नेतृत्व केले. तर त्यांना त्यांच्या टोपे त्यांना तात्या टोपे आणि आजी मुल्ला खान यांनी मोलाची साथ दिली.
शे सत्तावन्न उठावाचे तत्कालीन कारण काय होते? का चरबी लावलेल्याहूं ते बरोबर आहे ब्रिटिश सैन्यात नवीन आलेल्या एनफिल्ड रायफल्सच्या चार दिवसांच्या गायने चरबी लावण्याची अफवा पसरली
यामुळे हिंदू आणि मुस्लिम अअ धार्मिक वभाव हं‌ तवापण चालय व्हय
माहित नव्हतं होतं तुला य
नाही
दिल्लीत बहादूर शाह जपूरने केलता विल्यम बेंटिक सती प्रथा बंद करणारा
हूं हूं हूं
हे सगळे ब्रिटिशीस वाट गेल्यात गं ब्राम्ह समाजाची स्थापना कशाला करायची? काय गरज होती राजा राम मोहन राय
ठिवु काय?
हा